हो.
हां. उचलता येते ना लावता, लावता येई ना नाही.
अच्छा तू सरले बोलला नाही का, मग या प्रॉब्लेम मुळं.
प्रॉब्लेम नाही ना ती तिसं पहिलेच सांगितलं होतं आणि चार पाच वेळेस लावता येतंय इकडून.
अच्छा मग तू किती वेळ लावला होता, कोणा कोणाला लावला होता.
लई जणांना लावला आणि सगळेच संपले समजा, चार चार नवे जण पाहिजे कोणतरी.
हम्म मी लावला होता फोन.
हो कोणाला?
त्याच्यातन नंबर होता, गोपाल टाकोडे नावानं.
हा.
मि लावला होता मग कॉल.
उचलला का मग?
हो उचला उचला.
हो.
माझे झाले कम्प्लीट आता डबल आले. पंधरा वीस आले आता डबल.
हो का?
हम्म. ये पण मला ते अमाऊंट कशी दिसते, आपल्या फोनपेमध्ये दिसते का?
नाही वरच दिसते ऍपमध्ये घ्याय लागत असते ती. म्हणजे अ यूपीआय आयडी टाकली का?
हो एकदाच ना, तू काल जस सांगितलं तसच केलं.
हो. वाढतात जरा जरा.
खायचं वगैर,
दहा झालेच्या बाद येतात वाटते पैसे.
हो का, मग दहा तर होऊन गेलेत ना, मग पंधरा आलेत ना.
मग ते पंधरा सो रुपयेत, मग तेवढे यायचे.
किती
म्हणजे आर्धी कटलीन तिज्यातले तर काही समजा राहिले असतील तर येतील त्याची थांबून वराशी अजून पाच सात झाल्याच्या नंतर
हम्म हम्म हम्म.
हम्म.
पाहू आता किती येतात ते.
हो विकन्यात पो हा एखांद्या पुरी लावय पोरल लावयली तु पण.
अरे नाही एकाला लावलं होतं दोन पोरी लावला होता कॉल
हां.
एकीनं उचल नाही आणि एकीने उचलला मंग नंतर जराशी बोलली मग कट केला. मग परत करतो म्हणे तिनं काय केलं नाही.
हो का.
हम्म. म्हणला आता पाव मेलो.
होय. रिकाम टिकडेच असतात ते उचलतात.
म्हणून तर उचलतात ना असतात तर. नाही रे पण ते माणूस होता बहुतेक. कारण की ते म्हण जॉबवर आहे ते. सांगतो तो जाबोर आहे म्हणे, मी यवतमाळचं आहे असं आहे तसं आहे.
हो का.
हम्म असं सांगत होतं. मग काय आपल्याला कुठं माहीत पडणार आहे. म्हणला आज सुट्टी आहे रविवार आहे.
हो वेळे वरती.
हम्म. तु येणार आहे का आज ते, माहेश्वर भवनमध्ये कार्यक्रम आहे तिथं.
कशाचा कार्यक्रम.
ते निर्मला देवी आली त्याच्यासाठी
कधी हे.
सहा वाजता आहे.
संद्याकाळून का?
हम्म सहा साडे सहा
निर्मला देवी कोण ये.
निर्मला देवी का?
हम्म.
त्या का आध्यात्मिक कुंडली जागृत म्हणजे ते स्वतःवर
हो ती अरे हो यार, ती कागद आलत‌ आपल्या घरी.
हा तेच तेच ते, त्या येतात ते.
काय नाही टाइमपास येते उगच.
हा म्हणलो काय, आहे ते पाहा.
मरणाचे तडार आहे ते मधार आहे.
अरे त्याच्यासाठी नाही मी चाललीत त्या म्हणजे, महात्मा गांधीच्या काळापासून येत. ते म्हणून मी चाली पाहायलाय बाकी काही इंटरेस्ट नाही.
बापरे!
हो.. ना.. तेव्हापासून येत्या. त्या महात्मा गांधी स्वतः भेटून नाही म्हणून म्हणत आम्ही. बघाव कसं आहे ते. हम्म. भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये सामील झाले होते ते.
हो.. कोण? कोण? चाललं?
मी एकटीच चालली.
हो ना.
हम्म..
चालते मग, फोन लावायचा मला.
बर. साडे सहा वाजता सहा वाज
हो का?
हम्म. जा म्हणलो. ए मम्मी हि ऍसिडटीची गोळी आहे का? तेच म्हंटल. जेवण वगैरे झालं का तुझं?
हो ना आत्ताच गोळी घेऊन आलोय मी पण.
काऊन काय झालं?
ताप आली ताप.
अरे कसं काय? ओलं झाला होता क काय पावसात?
पाऊसच कुठं पडलाय?
हम्म. मला वाटलं गेला असेल, धबधब्यावर मग, पाणी पडलं की
काय? ही.
डबल आहे, ना वाटते ते धबधबा.
हा हा. हो का?
हम्म. मी नाही पाहिला रे अजून पण. धनु गेला होता. पाहिलंय. हम्म. ते अलीकडे नाही का? दुसरा रस्ता लागतो, जातानी कोणचं? गाव आहे का माहिती?
हो ना.. हो ना.. ते गावाकडेच ना तिथं.
मी होतो साईडला तिकडन आहे.
हा. तिच गेलतो मस्त अंधार असं दगडं, बिगडं होती मोठी.
हो का?
हो.
हमं कालची एकादशी होती काल झालं होत का?
नाही काल, नाही झालं, एक हप्ता झाला.
बरं..
पाणी नव्हतं. काय? नव्हतं एवढं.
हम्. हम. हम्..
हम्म.
हम्म. तेच आ असं वेगवेगळेया टॉपिक वर बोलायला लागते. सांग एखादा टॉपिक काय.
टॉपिक काय? जायचं ना, आज तिकीट बुक करायला वाटते.
बापरे! ! मस्त! !
हम्म. पाहू म्हणलं आता काय होते ते?
हम्म ये फिरून. आताच काय म्हणतोय मग नंतर मग झालं. कोकणला काय स्पेशल हाय रे पण?
कोकण‌ नाही केरला.
ओ हो केरला थोड लोकोखणलं जात या ह तेच तर म्हणलं
केरला ते जरा आंध्र प्रदेश च्या इकडे कोपरावरे
हम्म एकदम कोपऱ्यावर ये
हम्म
व्हा केरला तर मस्त येम
तिकडं हा तिकडं अस्तित रे लय मोठ जागा आहे काय
हाव
हा पाणी चालू असलं तर मग पचका होईल सगळा
पण मस्त चांगली नाही पत्त कशाच चांगलं वाटतं म्हणत
जास्त पाणी असल्यावर मग काय चांगलं वाट
हम्म नाही मग ते पाण्यात वलं होत
हम्म तिथे पिक्चरच्या शूटिंग, शूटिंग होतात तिथं अंधारातल्या
हो केर बीच वगैरे आहे समुद्रा आहे मस्त
हा ना
हम्म
लिखित काही तरी. नाही दहा पंधरा नाही सहा, सात जण
हम् मस्तर कमी झा ना ते चांगल ट्रीप होते
तरी पैसे लागतात ना दोन दिवस जायला लागतात
हम्म
दोन दिवस येईल चार दिवस असेच जातात
यायची अन जायची किती दिवस थांबणार आहे
टोटल सात दिवस समजा तीन दिवस तिकड
हम्म
फिरायच तीन दिवस फक्त
ते दिवसचं
म आता पैसे किती लागतात तिथं खां पिणं राहणं
हो रिझॉर्टवर राहायला लागतं म तिथं
म्हणुन जा हजार बाराशे रुपये एका दिवसात लागतात
बपरे!
होना
का रिसॉर्टचे तेवढे
तेवढंच असतात की कमी जास्त असतात, समजा शेअरिंग मध्ये तरी बि ल्यायला लागतात खाणपिनं.
ह
नॉनव्हेज जास्त राहिले
हो व्हेजिटेरियन कमी व्हेजिटेरियन महाग भेटते मग डबा
हम्म
असं काऊन बरं
व्हेज कमी खातात लोकं.
म्हणून महाग राहतं हे ना
हम्म तू खात असते का नॉनव्हेज
नाही
आता कधीच नाही खाल्लं
नाही.
चांगलय
खाल्लं ही नाही अन बघितलं पण नाही आणि बघितलं तरी माहित नाही की हेच हय म्हणून माहित पण नसत रहात
तेच तर समोर जरी कोणी खायला लाग तर मेळ नाय लागत कोणती भजी ये काय ते
हम्म.
हम्म
बरं आहे आमच्या घरी पण चालत नाही असं काही कळाले.
चांगलं आहे ना मग.
हम्म.
खायलाच नाही पाहिजे.
हो का?
हम्म तो अजून नवीन नवीन कोणाला लावला होता कॉल?
कोणालाच नाही लावला टामच नाही भेटायला पॉल लागे ना पण नाही.
किती दिवस झाले लागत नाहीय.
बोर आहे इकडे बोलायच़ असं. नव्या नव्या माणसांना जाऊन बोलायचं काय?
हा नाही बोलतात रे बोलतात मी मला असंच वाटलं की बोलायचं काय?
हम्म
पण बोलताना एखादा कोणताही टॉपिक घ्यायचा आणि बोलायचं.
हो हो.
हम्म
बरय. म कर लागलाता सगळयला फोन लाव पोरीस त सगळंच घेतल लगे. नाही पण देतील दुसरंच का.
नाही नाही माहत राहते ना की याच्यातून कॉल समजा आला की केला म्हणून. असं विदाऊट थोडे ना कॉल करा आपला नंबर नाही नाही जात का जातच त?
नंबर का नंबर नाही जात तिथं नाव य ते फक्त आपलं.
हा नाव चेत ते.
जे लावायला तिच्याकडे नंबर असते फक्त.
हो का?
हम् म्हणजे तोला लावला तो नंबर टाकूनच लावला.
हो.
हा तसं मग
हम्म हम्म.
हम्म
तेच तर म्हटलं. जाऊ दे का ना होत, किती दिवस हच्यात जास्त होत. नाही वाटते काय ते टॉपिक चांगले चांगले बोलू लागतात.
मा तसं काही नाही मायाच्यातून तर फोनच लागेल नाही मग त बोलायचं झालं.
हा.
बण मला समजायलाच नाही ना क कोणाला लाव काय लाव असंच डोकं चालून म लावायलाच नाही मी फोन कोणालाच.
मध्ये पण मी पण ना तसंच केल होतं मी म्हंटलं जने उचललं त्याने उचललं.
हम्म.
म्हणून जाऊन पहिय उचलला.
कि वेस्ट होतात बरं उचलला नाही की मग. वेस्ट होत्यात म्हणलं उचललं नाही, तर वाया जातात हां.
मग उचलला तर मग म्हटलं. हॅलो काय करतय जेवण वगैरे झालं का तिकूनच. मी विचारायचं तर राहिलं काही.
हं..
तिकडनच चालू होतं. ह ह ह. मग हो जेवण झालं काय, केलं काय नाही असं चालू होतं. अ आ सुट्टी आहे का तुला असं, आज संडे आहे ना आ सुट्टीत राहते ना.
हम्म.
पण जास्तीत जास्त शुद्ध मराठी, खूप बोलतात.
शुद्ध नाही बोलायच, शुद्ध बोलायचीच नाही पण तिच्यांत.
नाही का शुद्धले बोलतच हाय, क्वालिटीची लेवलची मराठी.
त्याला सांगितलेलं नाही, शुद्ध बोलायचं नाही आपली भाषा बोलायची, आपली जी मालेगाव वाशिंची भाषा आहे. हो ना, असं सांगितलं रे, मग पैसे भेटत नाही त्याबरोबर.
अच्छा! ते यवतमाळ साईडचे आहे, ना रे म्हणून तस बोलत असते.
येवतमाळ आपल्याच इथे येते ना बाई यार.
अरे हो पण, जरा पण. ते पण किती खेल आपण, मालेगाव एकदम खेड आहे.
हम्म.. यवतमाळ बी काय असं. मोठ नाही ते, काहीच नाही तिथं रेल्वे स्टेशन बराबर नाही काहीच नाही.
हम्.
दम. म्हणजे असंच गावरान सारखंच ये छोटे छोटे घरं येत आणि बाकी सगळे डोंगर एरिया ती.
हो तिथे आहेच डोंगरी, भाग जास्त आहे तिकडं.
सेम आपलीच भाषा बोलतात तिकडे पण. ते मित्र हे न माझा एक.
पण तिकडं करमत नाही रे, भनबन मारते.
मग आता काय, तिकडे काय नाही.
आपलं मालेगावला कोण? करमना नाही लागलं का? माहिती पाऊस नाही म्हणून करमत नाही का? काय? ते.
हम्म.. वातावरण बेकार झालं. काही कुठच नाही तर.
हे ना असं, एकदम विचित्र झालं ना.
हम् फिरायला ते लामदूर मु
जाऊ दे तू तर चालला आता, फिरायला जाऊ दे.
चल ना मग तु.
हं.. आता तिकीट वगैरे, बुक केल्यावर म्हणते चल. राहूदे, आधी सांगितल‌ एक महिना तर तयारीलाच लागते.
तयारी काय कराले‌ लागते.
तयारी काय कराय लागते, म्हणजे कपडे घ्याय लागतील ना.
बापरे कपडे. कपडे.
मग तुम्ही मुलं नसतात घेत का?
आपले जे आहेत ते घालून जायचं कुठं असेल, क हे करायचं आपल्या वल्ले होतात तिकडे पाण्यानं.
अं हं..